हॅलो.
हॅलो हां ताई आवज येतोय?
हो हो येतो तुम्हाला येतो आवाज?
तो आवाज? हो हो ताई येतो बर का आवाज.
हा हा काय चाललं झालं का जेवण?
जेवण? जेवण कराच ना वो आजून.
हो ना.
हो ना तुमचा.
हो.
हो झाला ना जेवण, झालं का? काय केलं आज बेत काय होता? आज तुमच्याकडे? आज का आमच्याकडे नॉनव्हेज होत. अरे व्वा!
हम्म.
नॉनव्हेज मध्ये काय काय खाता तुम्ही? आम्ही का चिकन हा मटन हम्म हेच, हो ना आंडे वगैरे हां.
हा अंडे.
अंडे म आम्ही अंड्याचीच भाजी केली आज. म नंतर मला विचारा अरे व्वा! हां हां.
हां पाऊस झाला का आज तुमच्याकडे?
च्याकडे आमच्याकडे चालूय ना आता बाहेर पाऊस चालू य म्हणून तर आम्ही घरात बसलो हो ना. हो नाही त मला जायचंच होत चक्कर मारून येऊ म्हटलं. पाऊस चालूय हो आज छान वाटलं बाहेर पाऊस पडला तर.
हो.
हो भारी वाटला आज हो. त्रासचा आदि खूप होत होत ना हो तुमच्याकडे पण होत होत का गरम? हो खूपच गरम होत होत. हो ना आमच्याकडे थोडी हवाच सुटली नंतर खूप गरम व्हायला लागलं. आणि सहा वाजता तर पाऊसच आलखो.
हा ना पाऊस आला त्याच्यामुळे छान वाटल.
टल हो एकदम गारवा आला.
हा हा आता उद्या उपास असेल ना.
असल ना. उद्या उपास य ना. वटपौर्णिमा हा का पौर्णिमा हा का दोन्ही उपास हा ना एकच. हो.
हो हो तुम्ही म कधी सोडत उपवास.
उपवास आम्ही ना संध्याकाळीच सोडतो उद्या तुम्ही?
आम्ही संध्याकाळीच सोडतो.
मला कारण तस महिन्याची पौर्णिमा पण असते. त्याच्यामुळे मत्रि हा हा ते कसं ते त म्हणे पू पूजा करून आलो का लगेच सोडतो म्हणे आम्ही - हो. नाही मी नाही. सोडत हा, मग ते कस पूर्ण उपवास- हा. मग, उद्याची तयारी केली नाही? हो केली ना तयारी मेहंदी काढली. मला पण काढायची आहे मेहंदी कोन आणून ठेवलाय. हो ना साडी वगैरे मेहंदी काढली साडी हो साडी बीला टाकल्या होत्या ब्लाउज शिवायला. हो का?
ते घेऊन आलो हो
हो मी पण आता म्हणजे आणलं हो ना तुम्ही काय खाता फराळाला
आम्ही खातो.
मी खातो ना खिचडी पौर्णिमेला चालते ना हो महिन्याच्या पौर्णिमेला चालते. आम्ही पण खिचडी परत दूध केळी राजगिरी लाडू.
हा तेच ना.
नाय उद्या किती वाजता जाणार तुम्ही पूजेला काय. ना मुहूर्त दिलेलं आहे त्यांनी वाटत. हो का? एक सकाळी तर साडेपाच ते साडेसातचच मुहूर्तये. बरोबर. तो तर काही जमणारच नाही. एवढ्या सकाळी तर काही शक्य नाही ओ. होत नाही. हा, आणि मग एका हे दहा साडे दहा नंतर बारा पर्यंतचा आहे वाटतं. हो का? आणि बारा नंतर, हा ना. दोन टाईम मध्ये कस आवरुन पण होत हो घरातलं पण आव मधल जात मुलभी शाळेत जातात.
हो मग निवांत राहतो थोडस मग तेव्हा- हम्म तेच ना अस
हो ना, हो म्हणजे तुमची चांगलीच तयारी झाली आहे उद्याची न काय
हो तुम्ही घेतली का नवीन साडी?
साडी, हो नवीन साडी घेतली ब्लाउज शिवल परत पिको - फॉल करून आणला. आणि गजरे किती महाग हो ताई, खूप महाग आहेत. हो ना, मी - पण मुलाला पाठवलं होत गजरे घेऊन ये, तो म्हणे, हा ह ममी तीस आणि चाळीस रूप रूपयला गजरा आहे फक्त सात आठ फुलं आहे म्हणे त्या गजरामध्ये- हो ना त्याच्यात ताई ला, मी पण घेत होती, हा हा, तो म्हट म्हटल हा आता सुकून ही जाईल लगेच काय फायदा आपण पूर्ण म्हणजे तीस चाळीस रुपये घालवायचे. हो मग नाही आणलं, त्याच्यापेक्षा म्हटलं मग ते राहतात ना का आपले, होय होय याचे ना. प्लास्टिक मधले, हो ते पण छान वाटतात बर का, मग ते पण अशे ओरिजनलच वाटतात. हो ओरिजनल वाटतात. मग ते लावले काय वाईट म्हटलं, बरोबर आहे ना, छान आहे, म्हांटल मग तेच लावू अस ह ह, तुम्ही कुठली काठपदराची साडी घेतलीये का? नाही नाही मी अशी साधी सिंपल मधलीच घेतली. सिंथेटिक ये, सिंपल छान वाटतात ना.
हो.
कारण कस पूजा करायला पण जड होत नाही. त्यांनी फेरे मारायचे.
हो आणि पहिले कसं होत म्हणजे काटपत्राचे घातल्या जायचे.
हो ना आता नाही आता माझ्या तर माझ्यात एवढ्या काटपद्रच्या साड्या ना की बस कपाटात. खूप पण ते कस घाल असं नाही वाटत साध्या ते ठिके लग्न किंवा घरचा कार्यक्रम असला तरच वाटत. आता आमच्याकडे महालक्ष्मीला असतील ना तेव्हा मग वापरता येत ते काठापदराच्या. हा आमच्याकडे पण असतं बरं का.
हा ना, म तेव्हा मग कसं तीन दिवस रहा
हा, हो. मग तीन दिवस हा मग तेव्हा चार पाच दिवस मग घालता येत काठा पदर पण त्या साडीने क काम बीम जड होते ओ फार, बरोबर आहे ना. हो बरोबर आहे ना.
हम्म, ते तशाच राहता.
हो ना.
हम्म.
पोर झोपले की नाही?
नाही ना नाही झोपत ते लवकर.
लवकर. हम.
हम्म, खेळताय.
हो का? आमचं पण आ आमचा तर मुलगा आता आला, आज सुट्टी होती ना. लाट लाराच ना जेवण करणं भाव थाम म्हणे ममी अजून भोकले अरे बाबा म्हटलं दहा वाजत आले कधी जेवायचं. थांब म्हणे दहा वाज वाजले का मग आपण जेऊ म्हटलं बर. बसले म म्हटलं कॉल करून बघू ताईंना. लागतो का नाही मग लागला कॉल तुम्हाला. बोलु म्हटलं मग दहा मिनट.
हा, तुम्ही काय केला आज स्वयंपाक?
आम्ही ना, आज आम्ही अंड्याची भाजी केली. हो अंड्याची भाजी. आणि कस अंडे उकडून घेतो.
हो का?
अगोदर आणि फ्राय करायचे उकडून तेलामध्ये. म्हणजे आपण आमटी करतो ना.
हो हो.
ती परतून घ्यायची मस्त आमटे उकळले का मग त्याच्यामध्ये अंडा टाकायचे ब्राऊन हा ब्राऊन एकदम ब्राऊन कलर होतो अंड्या
हो का? हा हा. हा हा म्हणजे असे उकडलेले आहे ते कच्चे तसेच नाही टाकायचे.
नाही तशे नाही टाकतो उकडून फ्राय करून घ्यायचे व मस्त. खूप छान. भाजी पण छान लागते नाड पण खायला एकदम आपलं हे नाय का आपण काय म्हणत त्याला पनीर पनीर, पनीर कस लागत.
हा हा.
एकदा करून बघा तुम्ही पण करून बगेल ना, हो हो, तू्म्ही नाही करत का तसं?
नाही शक
नाही शक्यतो, आम्ही अंड्याची पातळ भाजी नाहीच करत, आमलेट
हम्म! अमलेट करतो नाहीतर, अंडा भुर्जी करतो.
ते आमच्या इथ कोरडं नाही ना चालत, हा का? हा हा.
हम,
अजून काय चाललं म, आज रविवार होता, कुठे गेले नाही का फिरायला? अहो, जाऊन आले बाजारात, बाजारात गेली आणि पाऊस आला. बाजारातच अडकले हो, पूजेच साहित्य घेऊन आली. परत साडी साडी घेऊन आली, पिक फोलला टाकलेली, ब्लाऊज आंबे घ्यायचे होते, आंबे घेऊन आले, आता कस आंब्याच श वजन पण आता थोडा-थोडा कमी होऊन जाईल ना, हो हो. हम्! पूजेचे आंबे वेगळे, रसाचे आंबे वेग पूजेच साहित्य, हा उद्या, हो, फुलं बी इतके महागे ना हो ना, हो, वीस रुपयाचे पाच स बसच फुलं दिले तर, ताईला म्हटलं का हो, ताई म्हटलं एवढीच फुल, अहो म्हणे फुलच नाही म्हणते, पाऊसच नाही हा ना, हा म्हटलं चला, पूजे परते झालेल
बस, हा.
हा. अ अजून काय करता? काही नाही, मी पण आली जाऊन, पूजेच सामान घ्यायचं होत. हा हा हा. हा, हो का? साडी घ्यायची होती हो ना, ते घेऊन आली, हो म स्वयंपाक केला? म्हण जेवण झाले आमचे, हो का, आमचे जेवण व्हायचे अजून
जेवण झाले, मग बसली आता आवरुन
हम्म! आणि आज कस सुट्टी येत ना? मग ते मुलांच कस, वरचं खाणच चालूये हे खा, ते खा, पाणीपुरी खा, कुठे खाय का? मग आता केव्हाच ना जेवण करा, पण एक पण ऐकत नाही. थांब ग मम्मी, थांब ग मम्मी, म्हटलं दहा मिनट थांबू म्हटलं एक फोन म्हण, आणि बघतो म्हणे दहा वाजता च जेवण, जाऊ म आता, दहापर्यंत त्याची वाट बघ हा हा, म्हणून तुम्हाला कट लावला
हा ना, हा हा. थोडा पाऊस पडला होता, त्याच्यामुळे इकडे पण हम्म!
हो आणि इथे पण असं, बाजारात पण थोडस गर्दी कमी होती तेव्हा, हो ना, हा पावसामुळे कोण जास्त बाहेर पडल्या नंतर, हा हा, म आता झाली असेल नंतर, हो ना.
हम!
हम्म! आम्ही पण गेलो होतो बाजारात, जाऊन आलो. मजा, हा ना, हा हा, आज भाजीपाला नई आणला, आज फक्त पूजेच, परत तर उद्याच्या याच्यासाठी केळी, पोळ्या, वगैरे तेच घेऊन आलं, हा ना, हा हा. चालेल चालेल ठीकये ताई हो हो. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं बर का ताई. असेच वरच्या वर फोन करत जा मी तुम्हालाला करते तुम्ही पण मला करा. हो हो चालेल चालेल हो आता आम्ही जेवण करतो पाच मिनि तो पर्यंत चालेल चालेल हो हो ठेवू का मग हो ठेवा. गुड नाईट.
हो गुड नाईट.